हॅलो
हॅलो
हा आवाज येते का?
हॅलो!
हॅलो
हॅलो
हम्
हॅलो
हॅलो
तुमचा आवाज येई ना झाला तुमचा आवाज मागा आला नाही अशी मगाशी निम्म्यावरच कॉल कट झाला
होय कॉल कट झाला
ते कस मला दुसरा टास्का आलता ना ते मी बघत होतो
हा हा
ते बोल होय होय दुसरा टास्क आलाय मला
हा हा चाल ते त
कि किती आता तुमच कॉल झालेत म्हणजे पंधरा झालेत का मग ते ब
होय
हा आता हे नवीन प चालेत का
होर होर
हा मग तो निम्म्या उचकट झाला मग अशी
हो निम्मच झाला की
ज करते मी हॅलो हॅलो किती हुशर म्हणतच हॅलो
हा बोला
माझा पूर्ण आहे तुमचा तुमचा आवाजच मला अडखळत येत आहे
रेंग आहे कि मा
हा हा बोला येतोय आवाज येतो येतोय
हा हा काय कराला
का नाही बसले आहे बघा
हम्म हम् गरज इडल्या कस करताय सांगाल का मला
हो सांगतो की तुम्ही करत नाही का कधी
कधी म्हणजे त्यात आपेच आम्ही खकोय इडली कधी आम्ही सहसा म्हणजे खात नाही म्हणजे दुसऱ दुसला जामते ना ते
हो आपण फ्रीजला ला फ्रीज नाही का तुमचा
आहे की चालतेय का लावलं तर
चालतं की त्याला काय होत नाही ते फरमाईट होतं ना म्हणजे इडले इडलीचं पीठ कस जेवढं आंबल तेवढं छान लागतात इडल्या
आम्ही तसं त्यातरी साईड इफेक्ट होईल म्हणून आम्ही ठेवत नाही हो मग
नाही नाही इडलीचं पीठ कस जेवढं आंबेला तेवढं खूप छान लागतात इडल्या
हो हो
ते काय करायचं माहितेय अ आपली तांदूळ मुगाची डाळ थोडी गव्हाची मुगाची डाळ अ थोडी तुरीची डाळ थोडी उडदाची डाळ असं प्रमाण घेऊन थोडा वेळ भिजत घालायच म्हणे एक रात्री भिजत घालायच ते आणि दुस दिवशी सकाळी ते मिक्सरमधून काढायचं ते यानंतर त्यात थोडंसं पी अ हे घालायचं आप्ल पो हे असतात ना
पीठ एकदम असं म्हणजे अ बारीक करायचं का
बारीक नाही आपलं हे करतो ना भरड भरड करायचं भरब भरब
हा हा समजल समजल
असं करायचं म्हणजे ते कसं इडलीला पीठ जास्त बारीक करायचं नाही नाही तर ते ढसत खाली
हो हो
मग त्यात थोडस म्हणजे इडली मऊ लुसलुसत होण्यासाठी ती थोड हे घालायचं आपलं कांदेपोहे हे भिजवून
ह
आणि त्या मिक्सर ला लावून त्यात सोडा टाकून घार घार घार फिरवून सोडा नाही तर विनो टाकायचा त्यात
आम्ही विनो वापरतो ना म्हणून म्हटलंय सोडा चालतोय का
चालतोय चालतोय थोडा वेळ जरा गरम ह्याच्यावर ते ठेवायचं सकाळी मिक्सरला लावायचं आणि रात दुस म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत ते ठेवायचं
हम हा
आणि मग त्याच्या इडल्या ब बनवून घ्यायच्या मग आपण त्याच्यासाठी सांबर पण बनवू शकतो तर चटणी पण खोबऱ्या च्या चटणीसंग पण खाऊ शकतो तुम्ही काय सांबर बनवता का?
आम्ही चटणी म्हणजे चटणी बनवतो मी फक्त मिरची जिर मोहरीची फोडणी देते बघा तुम्ही काय देता?
मी पण तेच घी मिरची जिरं मोहरी फोडणी द्यायची आणि ते खोबऱ्याचा सार असतो त त्यात टाकतो मी ती फो, नाही नाही उकळी काढायची नाही तर ते फुटतं ना
हा हा
ते उकळी काढायच नाही एक एक काय करतात माहितेय जिरं कडीीपत्ता मोहरी मिरची हची फोडणी देतात आणि ते तेल असताना ते त्या खोबऱ्याच्या वाटणमध्ये ओततात
असं हो ते पण छान लागतो
ते काय माहिती नाही मी कधी ट्राय नाही केल पण करतात आणि सांबरला पण काय करतात माहितेय अ आपलं शेवग्याच्या शेंगा असतात ना ते जे सांबर बनवतो आपण अ जिरं मोहरी हा जिरं मोहरी पता असतोय ना त्यात ते डाळ कपड डाळ आपली आणि अ हे शेवयाच्या शेंगा कुकर ला लावून घ्यायच्या
ह.
आणि त शिजले की त्या थोडीशी चटणी, सांबर मसाला टाकून कणी तिची उकळी काढायची, आणि त्याला उकळी आली कणी म ते-ते दुसर दुसर आणि थोडसं तेल गरम करायचं, त्यात जिरं मोहरी कडीपत्ता अ परत हे मिरची थोडसा हिंग. असं घालायचं, आणि ते उकळलं क नाही. तर त्या सांबरमध्ये वर्ण ओतायचं ते पण छान लागतं.
ह कधीतरी ट्राय करून बघते.
असं पण करतात सांबर
आणि डोसा कसा, डोसा कसा करताय हो तुम्ही?
अ डोसा म्हणजे मी काय घालते फक्त त्यात तांदूळ आणि थोडस न कळत अ उडदाची डाळ नाही तर, हरभऱ्याची डाळ जास्त वापरते मी त्यात. हरबऱ्याची डाळ कशी जास्त वापरल्यामुळे असा भुसासा करपूस आणि सोनेरी रंग येतो, त्याला.
ह ह.
त्यामुळं तसा मी डोसा करते, तुम्ही पावभाजी करता का?
पावभाजी अ करते की.
मला जराशी रेसिपी सांग. आता का म्हणजे मी कधी ट्राय नाही केली, पण मला खायची आहे मला खूप आवडते. बोल की, ना नाही नाही. तुम्हाला कॉल येत आहेत का?
हो, कॉल येत आहेत होय.
मग मगापासून वाजत आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला कॉल येत आहे का?
कॉलिंग साठीच कॉल येत आहे.
कॉलिंग साठी काय कार्याच्या?
हा हा हो हो.
हा, बरं ठीक आहे ठीक आहे.
पावभाजी मी कशी करते, माहित आहे फ्लावर स्वच्छ नीट करून धुवून घ्यायचा, बटाटे दोन दोन म्हणजे आम्ही, म्हणजे चार ते पाच माणसांसाठी करायचं असल तर. एक फ्लावर. बटाटे दोन आणि हे वटाणा. म्हणजे तुम -तुमच्याकडे जर शेंगा मिळत असल्या तर, शेंगा वापरल्या तर चालत्यात. आणि जर व-हिरवा वाटाणा असला तर, आधी ते एका रात्रीत भिजत घालायला लागतयं.
ह ह.
परत हिजी मिरची ढबू मिरची.
हम्म,
अ गाजर, हिरवी मिरची. हे सगळं चिरून कुकर ला लावते.
हा, बोला कि बोला बोला.
कुकरला लावते, ओ सगळ ते घेऊन सगळ्या
तर तुम्ही फ्लावर आणि बटाटो घालता का, शिमला मिरची नाही घालत.
घालते ना, स -म्हणजे आपल्याकड जितकं शक्य असेल असलं तितकं म्हणजे भाज्या घालायच्या ओ.
हा.
अ एखाद्या वेळी सगळ्याच असतील असं नाही ना.
एक एक कसं घालतात, माहिते शिमला मिरची पण वापरतात. अ परत गाजर घालतात, बीट घालतात. आणि अ आणि काय घालतात बरं? आणि काय घालतात की बिनेस.
हा, तेच ओ सांगालोय ना आपल्याला जितक शक्य म्हणजे एवढ्या सगळ्या एकदम मिळतील, असं नाही ना.
होय होय.
आपण काय सगळंच आणतोय काय घरात नाही, आपल्याला जितकं शक्य आहे तितकंच घेतोय की.
होय, ते पण बरोबर आहे.
मग तेच आपल्याला जेवढं म्हणजे जितकं आहे तेवढं घालायचं, मी कशीच करते बघा. जितकं हाय तितकं घालायचं, कुकरला सगळं लावायचं. आणि त्याला लय बारीक पण, करायचं नाही असं म्हणजे मोठ मोठ.
म्हणजे जास्त तेला शिजवायचंय अ म्हणजे ते मोठ मोठ नीट करताना मोठ्या साईजच नीट करायचं काय.
हा.
हा.
आणि कुकरला म्हणजे ते म्हणजे शिजून बारीक होतचं, आणि पण इतकं पण असं काला करायचं नाही की च किचं करायचं नाही, असं सडसडीत पण झालं पाहिजे ना मग त्याला अ कांदा घालून जिरं, मोहरी पावभाजीचा मसाला घालून फोडणी मारायची. आणि जरा गरम मसाला वापरायचा.
टोमॅटो वापरत नाही, काय मग तुम्ही?
हा, टॉमॅट तेच सांगितलं ना मग अशी सगळं म्हणजे टॉमॅट वगैरे ते सगळंच घालायचं त्यात.
मग तुम्ही म्हणजे काप करून टोमॅटो घालता का, पेस्ट करता?
अ काप करूनच की, काप करूनचं.
हम्म हम्म,
आणि फोडणी मारायची आणि म्हणजे अ गरम गरम म्हणजे उकळी घालायची, त्याला आणि पाव पण आपण जरासं हेज्यात अम तुपात असं भाजलं तरी, चालेल तव्यावर.
हा.
नाही तर तेलान जरी गरम केलं तरी चालतय.
तेल लावून.
म्हणजे तुम्ही कधी करत नाही का, कधी?
नाही मी कधी ट्राय केली नाही, म्हणून म्हटलं हा बोला की.